हॅलो.
हॅलो.
हा.
बोला की बर आहेसा काय?
हाय हो तुम्ही?
आहे त का बर?
जेवलासा काय?
हा जेवल की, तुम्ही?
आम्ही जेवलो बघा. टॅक्सचा प्रॉब्लेम याय लागलाय हो माझ जून अकाउंट एक बंदच पडले हे दुसऱ्या
हो टास्क ला कॅल मलाच लागण झालंत आणि एकशे ऐंशी लिमिट म्हणुन काय सांगतय तर सगळ्या कुणालाच कर लागण झालाय.
मग माझं बी तसच झालंय सगळ्यांना तसच सांगाल एकशे ऐंशी लिमिट कुणालाच कॉल लागना सात झाले आणि तिथून पुढे बंद पडले.
हा.
हा आणि हे मग आता हे दुसऱ्या टास्क कंप्लीट करावल दुसऱ्या ह्याच्या वरन.
हा हा.
हम्म, हम्म, ह..
आज वातावरण कसं आहे तुमच्याकडं?
आमच्या इथ नाही पाऊस नाही ऊनच पडाला लागलं कडक.
काय त्या पाऊस नुकसान एक घोर केलाय पाऊस नाही शेतकऱ्यांच सगळं नुकसान करायला लागलंय पाऊस. नाही पाऊस पडला तर पिकोनार काय शेतकरी.
होय.
हम्म, आमच्याकडे तर जास्त भाताच प्रमाण ते ना असते हो.
हा.
त्याच्यामुळे आता पाऊसच पडला नाही त्याच्यामुळे भात पेरायच अवघड झालंय.
होय ते आहेच खर.
होय.
भात कुठं पेहरायचा.
होय.
हम्म, हम्म. अ पाऊस यंदा म्हणते रात्री दुष्काळ पडणार म्हणतात. पेपरला आली ना बातमी याल्या ना आता आतीदुष्काळ पडणार म्हणते आता.
हो कस मानसंग व्हायचगायचे मग?
माणसं काय जगत्याहो पाऊस नाही, पाणी नाही आणि माणसांना खूळ लागल्या वानी होणार आहे मग.
पाप वाढल्यामुळे जता आज सगळं आता हे चाललं बघा अस.
तुमच्या जन्मास कधी दुष्काळ पडला होता?
मगत नाही हो कधी काय आमचे इथ महापुरुष यायलागल्यात.
अ दुष्काळ कधी बघितला नाहीस का?
नाही ओ कधीच.
हाव का काय अस जमनीला भेगा, बेगा पडत्यात वाटत दुष्काळात काय असेल
ह आता ते पहिलं पाणी कोरडं पडून पडत असत हो.
हा. मग आता दुष्काळ पडला तर काय ग बाई करायचं माणसांनी खायचं काय आणि करायचं काय?
मग माणूस जगत्यात होय.
महागाई असली ये
हम्म.
साधा एक खाडाच वडा खायला गेला की तीस रुपये द्यायला लागत्यात.
द्याय लागते तीस बी, चाळीस बी, पन्नास पण.
काही घेल तसा दर आहे अ गरीबाच काय राहिलं नाही आता.
नाही.
हम्म, हम्म, मग.
काय नाही
तुमचं काय चालु आहे?
आमच चालू आहे जरा झोपलोय आता.
हम्म.
वातावरण हे झाले, मुलं आहेत काय?
हा. हम्म, हम्म फिराय बिराय कुणीच जायत नाहीस का?
फिरायला काय?
हा माझं तुमच्या लग्नाची एनिवर्सरी फिरायच जाईत नाही जावा कुठं.
काय झाल?
फिराय कुठच जायेत नाही सगळ एनिव्हर्सरी आहे म्हटल.
नाही फिरायला कुठ नाही फिरायला गेले कोण बघा की कस पडल.
ह हा मग संध्याकाळी करणारा आहे?
हा. काय म्हटलंसा?
हा, मग संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे का?
होय करायच कि.
हा हा हम्म, हम्म. म तुम्ही शेवग्याची भाजी कशी करतासाव?
शेवग्याची भाजी हे.
हा.
अ शेवग्याची भाजी आधी चिरून पुर्ण स्वच्छ चोरून घ्यायची.
हा.
शीजवायची
हा.
शिजऊन त्याला मग अ कांदा जरा शेंगदाण्याचा कूट लाल डाळ खातोय ची. फोडणी टाकायची जिरं, मोहरी घालून.
घालून हम्म, चांगल लागत्या?
हम्म लागत्या की.
हम् हम, आम्ही बी रात्री गऱ्याचं लाडू केलत.
हा गऱ्याचं लाडू कस करतासा ते?
अ आम्ही म्हणजे शेजऱ्यांनी केलत तरी पण सांगतो रेसिपी, अम गरा एक किलो घेतला होता, साखर एक किलो घेतली. वेलदोड एक, दहा ग्रॅम हुइल एवढ. आणि, गरा पहिला वाळा भाजून घेतला. ऊशर गा लाल होऊस तोवर. आणि एकीकड एक किलो साखरेत त अर्धा तांब्याला जास्ती पाणी घालून, हे पाक करायला ठेवला. आणि मग त्यो गरा भाजल्यान तेन गरा ओतून काढला. आणि मग तो जास्त तेल घालून आणि पुन्हा भाजत घातला. आणि मग तो त्यानी भाजला, आणि मग तो पाक तिनी ऊशर अस इतळत बसला होता साखरात, म एका प्लेटत पाणी घेऊन केनी अस तेनी त्यात तो टाकून बघितला, तो असा तो तेनी त्यात मीस मिसळला म्हणलांव की पाक धराय नाही, अन तो मिसळतात तसच थांबला तर समजायच की तो पाक धरलाय म्हणून, अस ये मग ते पाक झाल्यावरन ते त्यात ओतल.
हां.
आणि मग लाडू बांधाय घेतलं खर ते, जरा पाक पुढे गेलता वाटत. त्यामुळ ते लाडू बांधनात मग आणि त्यात जरा ऊगंच, असं ठेंबर दूध घालून आणि भाजलं. आणि मग तिज लाडू बांधलाव. झडती झाली त्याजी, रात्री जरा वेळ झाला लाडू बांधाय. नंतर न झालं चांगलं.
हा.
अम शेवट शेवटला मग जरा उरलं ते गार होईल तसं ते अ आवळाय येत नाही नई.
सुटसुटीत होतय. मग शेवटला एक चा - चार पाच लाडू असं दूध जास्ती घालून ते घरी खायलाच असं ठेवलं.
हा हा, बरं झालं.
हम्म. हम्म.
ते कसं आहे त्याच पाकाचं जरा व्यवस्थित करायला लागतंय पाक पाक बीगडला कि, सगळ बीगडल.
हम, हम्म तुम्हाला येतोय पाक कराय?
नाही ओ मला पण आमची आजी करत होती.
हा.
आम्हाला नाही. ते कसं, केलं तर व्यवस्थित व्हाया पाहिजे. बिघडलं की उगच हे होते. त्याच्यामुळे आम्ही त्या त्या भ्यागच घेत नाही.
होय. ते हायच खरं.
होय.
मात्र झालं की, उगच हे होतंय, ओ. अडचण येतीया.
होय.
अ. करायचं कसं ते?
होय.
हम्म, हम्म. हे काही टास्क कमप्लीट होईल. असं मला तर काय वाटत नाही.
नाही, होय. कॉलच होत नाही ते.
जेदला कुणाला लावल ते एकशे ऐंशी लीमिट. कुणाला फोन लावल तर एकशे ऐंशी मिनिट. कुणाला? करायचं कॉल कुणाला मग?
तस सांगा लागलं वेळ.
असं प्रत्येकाला व्हायलं तर.
काल आलंय होय?
हम्म. काय आता? मलाच समजना. आता होईल तेवढा कॉल करणार. आणि मग बास करणार. आता आज तीस तीसरा दिवस. टास्क येऊन. झालं की आणिक दोन- तीन दिवस बंद होतय. दोन - तीन दिवसात. मा आ आता एक झालेत. सतरा- अठरा. आणि वीस पंचवीस होईल, तेवढ होईल. आन बास करायचं.
हा, हा.
शेवटी नशिबात हाय तेवढ येईल. मग तो दुसरा टास्क काय कमप्लीट करणार नाही. तो बंदच पडलाय, सातवर.
हा, हा. मी जरा म ला दुसऱ्या टास्कवर न जरा बघायच. करून बघायच कॉल. नवीन टास्क उघडलाय.
हा.
त ते कॉलच लागत नाही त्यानी.
कॉलच लागत नाही. आणि टास्क कंप्लिटच कसा? कुणाला, करून कोण- कुणाला कॉल करायचे.
होय.
असं, असं पण हाय नाय.
हा.
हम्, हम्. आणि टास्क केल्यासारखं. कॉल बी, कंप्लीट व्हायला पाहिजे.
होय.
हम, हम. हे. बहिणीचेे हिचा डे भावजीनी वरच्या लाईक केलाय. आणि त्याच्यावर अशी इमोज पाठवले. हस्तेय.
कोण?
ते आमचे वरचे भाऊजी हायत त्या. मना सांगायचं नसतंय गं त्यांना. हा हा. ह, म
पावसाचं जरा वातावरण व्हायला लागलंय.
हा. मग येईल काय पाऊस आला की आणि रेंज गेली. पावसाचा वातावरण झाल की कॉल करता येतच नाही.
नाही होय.
हो आता पाऊस पडायलाच पाहिजे ओ पावसा शिवट काहीच नाही.
काही नाही. पर दुष्काळ पडेल असं वाटत नाही का कारण थोडा का होईना पडतोय पाऊस. पाकच बंद झाला असता तर गोष्ट वेगळी होती ना. का दुष्काळ सांगता येत नाही सोडा खरं पण पाऊस एवडा
इथन पुढ वातावरण होतय खर पाऊस पडत नाही बाघा पाऊस धाडस होईना झालंय यायचं.
क नाही धाडस कारण झालाय पाऊस वरन खाली यायला.
होय, होय.
कोल्हापुरात त्यान झाला सोडा परवा?
हा.
तुमच्या साईडलाच नाही वाटत.
नाही व्हय आमच्याकडे पाऊसच नाही.
होय.
हा ठेवा, ठेवा म.